बोला बोला कुठ आहे?
काय कुठं आहेसा काय सण वार आले ते हे झालंय काय? हुं तयारी झाली का नाही? तयारी झाली की नाय रानातली कामं वगैरे झाली अं गावात आहे व्हयं रानातली काम झाली का नायी?
रानातली कामं आता झाली, पेरण्या पेरण्या झाल्या टोकण्या झाल्या.
तेच की म्हटलं आता बैल पोळा आला आता बैल काय बैल बिल पुजणार का नाही का काही?
बैलांचं आहे बैला बैल पोळाआला आता परत, बरेच आणि परत नागपंचमी आली.
मग तेच की नव बैलांची कामं तर झाली का रानातली?
बैलांचं झाली काम बैलाचं आता थोडस अ नागरणी खुरटणी केली बैलान.
हुं हुं हुं म्हणजे आता काम जवळ जवळ झाल्यात मग आता बैल काय
पेरणीने पेरणी बी केली बैल पोळाला आता विश्रांतीच विश्रांत
विश्रांतीचं आ मग बैलाची काहीच चाललंय मजेत? नुसती निगा राकी करायचे चाललंय.
हा आता त्यांचं बसायचे दिवस आहेत आता काम
हूं हं म ते बैल पोळ्याला बैल पोळायला तुमच्या गावातन मिरवणूक असते काय बैलांची?
आता कसं असतय माहिती हेे का आमच्याकडं हिकडच्या भागात कसं असतय ते टोटल त्या दिवशी जव त्या बैलाला अ व्यवस्थित सगळं अ ख खायला किंवा हे असं नेहमीच देतात सोडा
टोटल सजवून पाक त्याला त्या दिवशी की जरा आपण कस सणाला कस गोड करतो तस त्याच्यासाठी सगळं वेगळं त्याच्या पद्धतीचं केलं जातं त्याला जेवण वगैरे आता जेवण म्हणजे कसं कणखकीचे ए.... प परोठे केले जातात त्याला
हूं हूं हूं!
परत काही, काही, ठिकाणी कसं होतंय लाडू देतात म्हणजे चे अ ड्राय फ्रूटचे
हम्म, हम्म, हम्म, हम्म..
का काही ठिकाणी म त्याच्या त्या जे काय आता मग त्याच्यात कनीचा सुक्रास असतो कणिक घालून त्याच्यात ते थोडस मीठ घालून तस परत आंबिल दिली जाते.
हम्म, हम्म, हम्म, हम्म, हम्म त्यामुळे छान आहे किमते बैलाच जे पण बैल आता कस झालं आता सण कमी, कमी म्हणजे बैल कमी आता ट्रॅक्टर
काय झालेय आता यांत्रिक यांत्रिकी करनामुळे की नाही बैलांच प्रमाण कमी आहे पण आता अजून बऱ्यापैकी तुम्हाला सांगू का बैलांना‌ तर अ बैलांच्या रेस मुळ बैलं फाराशे म्हणजे घरातल्या माणसागत बैलांना जपलं जाते आता.
हो ते किमती पण भरपूर असते त्या बैलांच्या.
खूप, खूप, खूप म्हणजे अगदी लाखात आता किमती झाल्या त्याच्या.
किमती झाल्यात हो लाखात किमती लाखाच्या वर झालेल्या. आता मी मध्ये बघितलं बैलांचे काहीतर त्यांना आठ, नऊ लाख रुपये किंमत सांगितली होती.
अहो त्याच्यापेक्षा तीस, तीस, चाळीस, चाळीस लाख रुपये किमतीची बैल आहेत. आणि ते तसं त्यांचं कस आहे. ते त्या त्या बैलांना खूप वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट असते सगळी खाद्य तस असतं त्याची अं ते श शर्यतीसाठी सकड वापरले जातात ते परत त्याच्यानंतर अ चांगल चपळता येण्यासाठी देखण म्हणजे कस सौंदर्याच जशी हे असते ना कॉम्पिटिशन असते ना तसं बैलांच बी कॉम्पिटिशन असतात.
हम्म आणि ते बैयला कडून सगळे कामन हे करून घेतल्यामुळे मग त्याचा सण जोरात करतात नाही का मग?
नाही, नाही, नाही ते सण काम केल्यामुळे असं नाही सण ते ऍक्च्युली
तेच की आपल्याला आता तो शेतकऱ्यांच्यासाठी तो देवदूतच आहे ना कारण सगळे रानातली कामं करतोय करतोय म्हटल्यानंतर एक दिवस त्याच्यासाठी त्याच हे केलंच पाहिजे ना
त्याचा दिवस त्याला दिला जातो ना.
तसेच मोट्ट नागपंचमी पण असते काय तुमच्याकड?
हा इथं कस असते माहितीय हाय का आता बेंद्रापसून म्हणजे कस आहे गणपत, बैल पोळा म्हणजे ब बेंदूर येतो आपला
हम्म.
बेंद्रापासून मी काय झाल जात भागामध्ये ते अ नाग वगैरे असं पकडले जाता.
ह
त्याची पूजा केली जाते मनोभावन कारण तो या भागांमध्ये सरपाल ला भाऊ म्हटलेल आहे ना.
हम्म, हम्म, हम्म म्हणजे आता कसं आता कसं त शेतकरी पूर्ण रानातून म पिकं उगवून आल्यानंतर तर त्याला जरा काम कमी असल्यामुळ शेतकऱ्यांना रानातले मुग हे तुम्हाला रानात उपयोगी पडणारे कोणत तर हे बैल परत रानात उंदीर जास्त येऊ नये म्हणून तुम्हाला हे कोण करतात तर साप हे असता. बंदर वगैरे खाणाराय आहे म्हणून त्यांची ती पूजा वगैरे तसचं ते एक गाव कुठलं तर हाय त्या गावात पण थोड ते हे असतय ना हे हेला हम्म पूजा जोरात असते ती नागपंचमीची
हो ते त्या गावाचा तो स सामाजिक आणि - ह्याचा परंपरातलाच सण हाय तो हा मग त्या गावामध्ये काय केलं जात माहितीय का
हम्
ते बत्तीसशिराळा म्हणून गाव आहे त्यांच्यामध्ये फार पूर्वीपासन ते एक अ प्रथा हाय की त्या तिकडेच म्हणजे सगळंकडे जनरली तिथंच असं नाही पण जनरली सगळंच ते सा स सापाला भाऊ म्हटलेल ना
हम् हम् ह् हम हम हम ह
मग त्या भावाची ती कस होतय ते ते अ संरक्षण ण्याच काम करत असतोय ना निसर्गापासून व्यवसात ते अ म तुमच्या अ शेतीतल्या काही पिकांचं
म्हचेे होैर ह
हा उंदीर लागत नाही हा नॅचरल सायकल कल जपत असतो तो
हम्म हम् म्हणजे आतापासून हा ह म्हणजे आतापासून सना तर जास्त हां सण ज च हळूहळूहळू सण प्रत्येक सण येणार वगैरे असं होणार नाही का आता
हो हो आता सणाचं कसं झालंय माहितीेय का तुम्हाला सांगू का आ ह्या अ नागपंचमी सण हा पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात मोठा हे केला जातो तो साजरा केला जातो
तेज्यामध्ये वर्षातून एकदा त्याचे अ एक साधारणतः एक पंधरा दिवस तेजी मनोभावाने त्याला अ सांभाळलं जातं त्याला अ
हम्
चांगल्या प्रकारचं खाद्य दिलं जातं पर त्याची सेवा केली जाते आणि जिथून पकडलाय तिथून परत त्याला तिथं सो ठेवलं जातं असं
सण सण मोठा असतो पण ते बंदी आहे ना त्याला ते नाग पकडायला वगैरे असं
नाही नाही नाही ब ब ब प प बंदीचा असा विषय होत नाही आहे त्याला ते कसं नियमात राहून करतात लोक तिची प्रतिमा पूजन वगैरे पूर्वी त्या गोष्टी पकडत होते आता नाही कोण पकडत
हं हं हं ह नाही तर पूर्वी ते त्या सरपंच ह क हक्क जास्त त्याला ह तोडून त्याचं ते हे करायचे ते
तशी काही इजा वगैरे काय होत नसते त्याशी फक्त कसं आहे कोण आता ते नियम आल्यामुळे ते कोण हेच कर नाही प्रतिमा पूजन असतय त्याचं
अ ह ह पण ते पूर्वे पूर्वी तुम्हाला माहित आहे का नागपंचमी किंवा बेंदूर वगैरे नागपंचमी असल्या की जो झोपाळे वगैरे असायचे मोठमोठे आणि ते है मस्तपैकी मुली ते वगैरे नटून थटून किंवा घरातले ते हे करायचे, नागपंचमीला वारूळाला जायचे. पूजायला. म ते वारुळात ते पूजन दूध वगैरे द्यायचं, हे करायचं हम्म.
शेतीच हे झालं ना, म्हणजे कनवर्शन अ -कमी झालं, मग त्यामुळ काय झालं? आता वारुळाच प्रकार कमी झाला. वारुळ कशामुळे होतं होते? वारुळ मुंग्या म्हणून असं तेज्या. ते होते, मग ते नैसर्गिक एक साखळी कमी झाल्यामुळ आता वारुळही पाहायला कमी मिळतात. आणि डायरेक्ट आता
वारुळाला ते बरीच जसं- वट पौर्णिमेला कस बायका जायाच्या तसं ती लाह्या वगैरे घेऊन, हे करून दूध घेऊन ते वारूळाला जाऊन ते वारूळाला तसं भवती पूजा हा, मनभावना पूजा केली जाते. पण आ आता तस आता तो प्रकारच आता कमी कमी कमी होत आलाय इथ.
कमी आला म्हणजे कसं आता नवीन जनरेशन आली, नवीन ते त्यांना ते ह्या गोष्टी व जुन्या ज्या गोष्टी आहेत ऍक्च्युली ते स नैसर्गिक समतोल ह पाहिजे पण ते आपणच पाळायला पाहिजे ना त्या त्या गोष्टी. आपण सुर केलं तर ते होऊ शकत अजून, अस.
त जरा हे वाटायचं म्हणजे उत्सुकता वाटायची, त्या सणाची वगैरे तसं.
आत्ता ही खूप उत्सुकता असते, फक्त आता कसय, नव्या धर्तीनुसार नवीन सण म - म म्हणजे हे केले जातात
जग झाल्यामुळे आता कोण जास्त ते हे करत नाही जास्त एवढं
नाही आता त्या भागामध्ये जे त्या बा, जिथ मोठ्या प्रमाणात सण साजरा केलं ना, तर तिथ पहिल्या सारखाच सण साजरा केला जातो त त्यात कुठले नाही म्हणजे पोरण पोळ्या करणे त्या त्या गावात यात्रे यात्रेचं स्वरूप असतय..
मोठे या
दिवस यात्रा चालत्या, या आठ दिवस यात्रा चालती. आणि मग तीची पूजा केली जाती. परत तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या म्हणजे लहान मुलांच म्हणजे जे काय अ- यात्रेमध्ये सहभाग असणाऱ्या गोष्टी ज्या असत्यात्या
हा हा. त्या पण असत्यात्या सगळं जर हं म्हणजे एक न- नई हेच असतय पाहिजे त्या गावात एक उत्सवचा उत्सव असल्यासारखंच असतंय.
ते माहोल. आणि आता ते सुरू झालं आता पावसाळा सुरु झाला की ह्या गोष्टी चाहूल चालू होते आता आता. आता बेंदूर आला, बैल पोळा आला कि ते सगळ्या गोष्टी चालू होत्यात आता.
चालूच होत्यात, हळूहळू हळूहळू ते चालच होतय.
आणि ते लोक एकत्रित येतात ना त्यामुळं.
हम्म महत्त्वाचा उद्देश की बाहेर गेलेले, बाहेर गेलेले लोक ते लवक आपल्या आपल्या घरी प्रत्येक जण येत असतय सणानिमित्त येत असतं ते इथे, त्यामुळ ते हां
सगळी जणांच अस म, हे होत असते ना. अ भेटी होत असतात.
भेटी उत्सव होत असते ते.